तू बरा आहे का हो जेवला का नाही नाश्ता वगैरे.
जेवल आताच नाष्ट ला झाला सकाळीच. आत्ता जेवलो. नाश्त्याला होय नाश्त्याला आम्ही अंडा एक खातोय.
खातो आणि दोन केळी खातो. अ चांगलं डायट केलंयस बरं का.
म चां नाही नाही नाही दूध नाही पीत.
प्रोटीन वगैरे इटेक बरोबर जिम वगैरे करतोय का काय.
नाय.
नाय. मग. मला वाटलं जिम वर हात. हा हा आजकालची पोरं भरपूर जिम वगैरे करतात. भारी वाटतय ते बघून. सगळे जण कर तिथला एक र चांगली गोष्ट आहे की हॅलो.
हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो.